हा बोल
बला
हम् काय तुम्ही एकत्र फॅमिली आहे कि विभक्त कुटुब संयुक्त वि विभक्त
फॅमिली आहे एकत्र पण खूप लहान आहे आमची फॅमिली आणि लग्ना अगोदरची जी फॅमिली होती ती खूप मोठी होती
अच्छा अच्छा अ मी पण माझी पण आता लहानच फॅमिली आहे म्हणजे आधी माझे सासू सासरे वगैरे होते पण दुर्दैवाने ते आता नाहीयेत म्हणजे वारले अ दोन वर्ष सासऱ्यांना झाले आणि चार वर्ष सासूंना झाले वार तर आता आ तिघच असतो आणि लग्नाच्या आधी सांगायच गेलं तर मी एकत्र कुटुंबातली आहे म्हणजे माझे वडील वगैरे धरून आठ भाऊ होते ते एकत्र
हो बरोबर माझं पण लग्नाच्या अगोदर खूप असं मोठं कुटुंब आहे का कू काका आजी आजोबा सगळ आता तर नाहीेत आजी आजोबा सगळे एकत्र राहायचं ो आणि आता लग्नानंतर आम्ही चार जणच आहेत सासू सासरा मी नवरा आणि माझी लहान मुलगी पाच जणच आहे आम्ही
अच्छा हो चांगली गोष्ट आहे ह तर बोल
कुटुंब ते म्हणजे असलं खूप गरजेचं आहे एकट राहिलं की ते कसं तर वाटतंय आणि बाळ नंतर असच वाटते कोणत असावं बाळाला बघ बघायला बाळाला पण सगळ्यांच प्रेम मिळावं
हो हो ते असतच प्रत्येकाचं म्हणजे परग असलं घरात की आजी आजोबाप पाहिजेच नाही का कारण ते आजी आजोबांच प्रेम वेगळंच असत पोरांसाठी म्हणजे ते मोठे जरी असले ना तरी ते आजी आजोबांच आणि ते ना भवंडांचं म्हणजे अ नातच वेगळं असतं ते
खरंच ते माझी पोरगी पण जास्त करून आजी आजोबाकडेच जाते सारखं त्यांनी त्यांना सारखं मागे लागत तिला फिरय तिरा संध्या काय झाली म्हणजे फिरायला नाही म्हणत ते सगळ्यांना
वय झाली असेल ना
हो आणि मी बाहेर गेले ना आ तर तिलाही रडते दमते मला तिकडे इकडे सगळ्यांची तिला सवय झालीय.
हो तसंच असतं फांचं. माझा तर परगा म्हणजे माहेरी गेली तर रढायच असतो कारण इथले लोकांची सवय होती ना त्यांना म हम्म तेच ना आणि कुटुंब म्हणजे कसं पाहिजेच कारण ते घराचा म्हणजे आयुष्यात आपला भावनिक म्हणतो ना आपण पाया वगैरे असतो. तेच असतं कुटुंब म्हटलं म्हणजे
हो एकदम बरोबर आणि अ ते कुटुंबाच नातं म्हणजे दुःखासुखात एकमेकांना जेवढं. कुटुंब एकमेकांना काम यळेत ते दुसरे कोण येत नाही आपल्या जवळ तेव्हा
बरोबर अगदीच. म्हणजे आपल्या सुखदुःखात म्हणजे विशेष करून जे दुःखात असतात. दे आपल्या कुटुंबात आपल्याला साथ देत असत अ. आणि दुसरं म्हणजे मै जसं कुटुंब महत्वाचं असतं तसं मैत्री पण आपल्याला महत्वाचे असत बरैकी म्हणजे मैत्रीमध्ये ज त्याच नातं नसलं अ तरी पण म्हणजे ते एक भावनिक आपलं. म्हणजे नाळ जुडलेली असते असं म्हणतात ना तशी गोष्ट असते.
बरोबर आहे कुटुंब हे आपल्या रक्ताचं नातं असतं. ते देवाने आपल्याला जोडत एकमेकांशी आणि मित्र मैत्रिणी ते आपण अ नात कोुणाशी जोडतोय जे कोण आपल्याला आवडते प्रिय वाटते. तर माझी पण अशी शाळेतली मैत्रिण आहे तिच्याशी माझं खूप चांगलं नातं आहे. आणि आम्ही अजून पण बोलतोय रोज फोन वर आणि बोललो नाही आ कस तरी वाटतं एकमेकांचाख क दुक सगळं एकमेकांना सांगतोय मी
हो नक्की त तसच असतं म्हणजे प्रत्येकाच असतं माझ्या पण आहेत असं मैत्रिणी वगैरे म्हणजे आता कस जास्त म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये नाहीेत पण असं व्हॉट्सअप वगैरे म चॅटिंग होते किंवा कधी कधी कॉलिंग वगैरे होत राहते आमची पण ह कस असत म्हणजे आयुष्याचे दोन भाग असतात बरोबर की नाही एक म्हणजे कुटुंब अस. आणि दुसरं म्हणजे मैत्रीचं ना तर ते म्हणतात ना की कुटुंब आपल्याला ह जमिनीवर पाय रोवायला शिकवत. तर मैत्री आपल्याला ते आकाशात भरारी घ्यायला शिक.
बरोबर एकदम हो एकदम बरोबर आहे. म्हणजे कसं मैत्रिण एक कुटुंब आपल्याला काम येत दुःख दुःख तर असे. आपल्या एक मैत्र्रीण पण असते जी आपल्या जवळ असते. आणि तिला काय पण आपण सांगू शकतो ती पण आपल्याला खूप मदत करते.
नकीच नच.
आणि ते मा ते कायमच्या राहतात आठवणी आपल्यात की शाळेमध्ये असतो. कसं ती माझ्यासाठी काय आवडायचं डब्यात घेऊन यायची तिला काय आवडायचं मी घेऊन जायचं. अ. आणि काय पण असू ते एकमेकांना शेअर आता आता मी आज गेले नाही शाळेला किंवा कॉलेज ला तर ती मला ल सांगायची फोन करून की आज असं असं झालं तुला नोट्स देते. किंवा ती आली नसेल तर मी तिला द्यायचे.
हो नक्कीच माझ्या बाबतीत पण तसच म्हणजे अ शाळेत तर मी म्हणजे गावात होती दहावी पर्यंत गावातल्या तर मैत्रीणी म्हणजे अजून पण आठवणीत आहेत आणि अजून त्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि दुसरं म्हणजे नंतर कॉलेज केली कॉलेजमध्ये आम्हाला म्हणजे अपडाऊन करायला लागायचं गावातुन शहराकडे बसने वगैरे जायला लागत त तिथल्या पण मैत्रिणी होत्या. भरपूर साऱ्या अजून पण आहेत आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये पण आहोत आणि दुसर म्हणजे होस हॉस्टेल ला राहीली होती मी नंतर तर होस्टेलमधल्या मैत् मैत्रीणी पण काही इथच म्हणजे मी जिथं राहते तिथच आहेत दोन तीन मैत्रिणी तर असतो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण अजून म्हणजे प्रत्यक्ष आम्ही काही भेटलेलो नाहीयेत. लग्नानंतर अस वाटत की भेटावं पण कस ज्यांचं त्याच म्हणजे हे अस सत ना काम असत किंवा जो तो ज्याचा त्याचा लाईफ मध्ये बिझी असतो त्याच्यामुळे म भेटणं होत नाही.
बरोबर एकदा आमचं पण तसचये. अ माझी मैत्रिणी जी अम्म असे खूप आहेत मित्र मैत्रिणी कॉलेज म्हणा किंवा स्कूल ची म्हणा पण सगळ्यांशी माझ कॉनटॅक्ट नाही माझं कस आहे मी थोड्या जणांबरोबरच ठेवते पण जे माझे जवळ असतात ना म त्यांच्याशी काय ते तुटू देत नाही ते नातं थोडेच असू देत पण चांगले विश्वासू असू देत असं मला वाटतं
नक्कीच नक्कीच तू जस म्हणते तस कारण आत आज काल जर बघायला गेलं तर म्हणजे अ असं फ्रॉड वगैरे भरपूर अस त त्याच्यामुळे मैत्री पण कशी करायची ते पण एकदम व्यवस्थित विचार करूनच करावा लागतय हाय की नय
त्याच्याशी आपल स्वभाव पटतोय विचार पटतात तर ते थोडीच माणसं असावी पण चांगली असावी असं वाटतय मला.
हो नक्कीच आणि आजकाल ती गरजच आहे मला वाटतं ते चांगली माणसं जोडणं हे पण म्हणजे नशीबच म्हणावं लागेल नाही का
एकदम बरोबर
हा तेचं तरी तुमच्या इथं असतील तुझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे भरपूर
आता लग्नानंतर तर खरं सांगायचं म्हणजे अ इकडे कोण नाहीच एवढं कोण बाहेर जातच नाही घर आणि दुकानात जात होत ते आधी तर इकडे एवढे नाही दोन तीन होते दु दुकानाचे होते दुकानंतर जी एक होती पोरगी तर तिच्याबरोबर जरा चांगलं होत त माझं रिलेशन ती काय पण तिला काय पण असेल सुखं दुखं ती माझ्याशी लगेच फोन करून मला सांगायची. किंवा मला काय वाटत असेल तर मी तिच्याशी आपलं मन मोकळं करते कारण कसं असं ते सगळी गोष्ट आपण आई वडिलांना सांगू शकत नाय ना कुठली कुठली जी गोष्ट आहे ती आप आपण म मैत्रिणी बरोबरच सांगू शकतो मन मोकळ्यापणाने
हो नक्कीच नक्कीच म्हणून अस म्हणतात ना की आयुष्यात म्हणजे या दोन म्हणजे खांब असतात. ना ते एक म्हणजे एक म्हणजे मैत्री आणि दुसरं म्हणजे कुटुंब बरोबर की नाय ज्या गोष्टी आप काही काही मैत्री सोबत अ करतो त्या गोष्टी आपण घरा घरच्यांसोबत करू नाय शकत जसं की काही गोष्टी आपल्याला बाहेरच्या वगैरे पाहिजे असतील. किंवा आता हा कुठे बाहेर वगैरे जायचं असेल फिरायला तर मग आपण मैं मैत्रीणीशी वगैरे मन मोकळेपणाने बोलू शकतो. हाय
हो हो एकदम बरोबर जसं आता कुटुंबात आता आपण केव्हा आजारी पडतोय. किंवा कुठलाही कठीण प्रसंग येतोय आपल्या समोर तर आपल्याला ते कुटुंब तर जवळ पाहिजेचच
हो नक्कीच
कुटुंबाकडनं पण आपण खूप काय शिकतोय असं गोष्टी चांगल्या चांगल्या म्हणजे आपल्या मोठ्या आपल्या लहानपणापासूनच शिकवतात खोटं बोलायचं नाही आदर करायचं सग चांगलंच वागायचंय तर कुठ हम्
बोल
आणि मैत्रिण तर काय आपण आपल्या आवडीना निवडतोय तर त्यांच्याशी तर आपलं नातच वेगळं असतोय काय पण त्यांच्याशी बोला कसं पण बोला मस्ती करा
हो तेच ना आता आपलंच बघ ना म्हणजे आपण किती दिवस झाले कनेक्ट व्हायला दिवस झा असं वाटतं ना की म्हणजे भरपूर दिवस पासून आपली ओळख आहे मा
हो हो तुमच्या सगळ्यांशी पण असं एक चांगलच झालंय माझ मैत्रिणी आणि सगळ्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे
आणि आता तसं बघायला गेल तर आपण म्हणजे काय म्हणतो ना आपण खूप समजदार मॅचची वड होत असो त्याच्यामुळे मग आपलं पण म्हणजे अस एकदम लव परत जुडायला काही वेळ नाही लागला अस तु मला वाटत हा आणि इकड आईवडिलांकडे काय तुझं म्हणजे एकत्रच कुटुंब त सांगत होती ना तू आज
त मोठ कुटुंब कुठल्या सण वार आला तर कसं एकदम एकत्रित सगळी साजरा करायची आणि इकडडें कसं लहान आम्ही चार जणत काय एवढं साजरा होत नाही एवढं
बरोबर आहे फरक वाटतो ना तरी हे खूपच
दिवाळी अस किंवा गणेश उत्सव असू दे तर त्यांनी सगळेजण एवढं चांगल्यापणे साजरा करतात पण इकडे अस जवळ तर कधी कधी मला बोलवतात तर मी जाते
हो ते आहेत आणि ते एकदम आपण एकत्र कुटुंबात राहिलो आणि एकदम असं ते अ म्हणजे छोट्या कुटुंबात आल तर एकदम आपल्याला हे
हो आधी आधी तर अजिबात गमायचंच नाही एवढं लहान लहान सगळं लहान एवढं एक लहान कुटुंब आहे आणि तिकडे कस काय कुठला त्रासच नाही कोुणाला पण सांगितलं हे पाहिजे ते पाहिजे कोण ना कोण होतच संघ यायला काय घ्यायचं असेल कुठे जायचं असेल
हो तेच ना आणि खरी जबाबदारी तर म्हणजे न तर लग्नानंतरच पडली असेल नाही का कारण एकत्र कुटुंब असल्यावर जबाबदारी नसते
हा लग्नानंतर आणि बाळानंतर तर खूपच जबाबदारी असते
हो तेच ना आणि कश असत आपण म्हणजे लग्ना आधी काही गोष्टी केलेल्या नसतात जबाबदारी सगळे म्हणजे सगळेच काम आपल्याला सुतवून करावी लागतात एकत्र कुटुंबात राहिलं असल्यामुळे आपल्याला कुठल्याच कामाची गरज पडत नाही आणि ल त्यानंतर सगळं आपल्यालाच करावं लागतं
हो खरंच आहे म्हणतोय ना आपल्याला दोन्ही गोष्ट कुटुंबयण पाहिजे आणि मैत्रिण असं एक म्हण असते ना की कुटुंब हे एका झाडाच्या मुळसारखं असतं तर मित्र त्या झाडाची फुल असतात
बरोबर आहे आणि दोघांशिवाय ते जाड बहरणं म्हणजे अ नाही कादम त्याच्याशिवाय म्ह ज अ हो हो तेच म्हणता येईल असं
हम
चालेल हो चा हो चालेल ठेव मग
हा चल बाय